हॅलो
हा बोला ना
हा येतोय ना आवाज
हो येत
हा
ह
तुम्हाला काय आवडत नॉन व्हेज मध्ये
नॉन व्हेज मध्ये आम्ही मोस्टली मटन जास्त खातो
हो
हा आणि फिश वगैरे पण खातो आम्ही तसं पण चिकन मोस्टली कमी खातो कारण चिकनच कस ते इंजेक्शन दिलेलं असतं ना
हो
कोंबड्यांना इंजेक्शन दिलेलं असतं त्याच्यामुळे मी चिकन नाही खात तेवढं,
हा आणि मटना मध्ये चिकन आवडते मटन काय आवडतच नाही खात नाही अंडी आणि चिकन
अच्छा
आमच्या बाकीच्या घरातल्या नॉन मटन आवडते चिकन पण आवडते ह पठ मटन आन म्हणतात परतलेले
हा चिकन खायच सध्या मग ते गावरण कोंबडा आणायच मम्मी बाकी सगळे तूप खिर कर ते एक कोंबडा नाही नाही खायचा
खात्री हा प्रत्येकाच वेगळं असत ना
हे कस शोध तो म्हण जागू कर शकतो म सी यु अच्छा
हो मी बिर्याणी करते चिकनची
अच्छा बिर्याणी पण तुम्ही म्हणजे बनवता म्हणे किती वेळ झाले जस मी. मी पण स्वयंपाक करतो बऱ्याचदा. शनिवारी - रवीवारी मॅडमची इच्छा झाली, मॅडमची इच्छा झाली की नाही आज कीचनला सुट्टी. मला फक्त साबुदाणा वडे आणि ते मला फक्त साबुदाना वडे न चटणी बस. तीन सव्वा तीन, हा चपाती वगैरे पण येत मला.
हो भारीय की, आमच्या मिस्टरांना काहीच येत नाही.
हा आणि ते
भारी आहे की मग मॅडमांचं भारी आहे. लकी आहेत की मॅडम.
हा आणि आमचे आटम चालले ते सात आठ. पनीर बिर्याणी म्हटली की मीच करतो. तीला जमत नाही. भट्टी बट्टी जळगावची भट्टी करायची म्हटलीसना तिच करते मला नाही जमत.
काय अस की जन्म की नोकरी करताय. आ. हा नॉनव्हेज पण करतोय. हो ओके ओके. माझ तस काय
हा हा.
नाही ते मसाल्याची बाटी म्हणता ना? ते पण जमत मला. वेगळ्या प्रकारचे.
तुमचं ऑफिस टायमिंग काय असतं?
ऑफिस टायमिंग दहा ते साडेसात.
सकाळी?
सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसात.
सकाळी सहा ला जाय लागतय?
नाही नाही सकाळी दहा ला जायला लागत. आणि संध्याकाळी - - सकाळी साडेसात ला सुटतं म येता येता रात्री साडेनऊ होतात घरी यायला. दुर आहे ना लांब, लांब आहे ऑफिस खुप हा घरा हो तीस किलोमीटर आहे घरापासन.
फोर व्हीलर घेऊन जाताय की कस?
नाही नाही बसने जातो. ट्राफिक खूप असतं ना त्याच्यामुळे फोर व्हीलर टू व्हीलर नाही. बसमध्ये कसं आपलं बसायचं. हेडफोन लावायचं. काहीतरी ऐकत बसायचं. येतं म घर तोपर्यंत. मम्मी तनीश चा नंबर कोणता होता ग? नवीन मोबाईल मध्ये नाहीयय? हा नाही ऑफिस मध्ये लोकं बी असतात ना? नाही आणि ते कस आहे का म्हणजे प्रायवेट टॉफिसय दहा म्हणजे दहा नाही. म दहा असत त मग मी अकरा वाजता जातो फर्स्ट रोस्ट अकरा वाजता पोहोचतो ऑफिसला. हा आणि सात साडे -साडेसात आठ ला निघुन जातो.
हम्म हम्म.
ते काय
काम तर आपल्यालाच करायच म्हंटल्यावर काय आपल्याच करायच.
हो करायला तर पाहिजेच.
हो.
चाल
स्टॅटि
तुमचे आईवडील वगैरे येत नाहीत काय तुमच्या इकडं?
हा येतात ना कधी-कधी. तिकडे ही शेती आहे ना. ते त्यांच काम. तिकडे पण शेती आहे, त्यांची काम असत त्यामुळं येत नाही इकडे. येतात कधीतरी येतात वर्षातुन एखादा.
हम्म.
स्टॅटिस्टिक मध्ये म्हटलं बरेच हा त्या डिस्ट्रिकटमध्ये बरेच गवर्नमेंटचे जागा आणि त्या फक्त त्या स्टॅटिस्टिकच्या. लोकांसाठीच नुसत बाकीच्यांना आप्लाय नाही करता येत.
हा मग ते आता बघुयात की जागा म्हणजे आहेत.
आणि हा आणि त्याच्यामध्ये कसं स्टॅटिस्टिक विषय कसा हाय कठीण असल्यामुळे ना. चांगल्या-चांगल्याना जमत नाही. चांगली-चांगली लोकं घेत नाही त्याना तर म्हणजे त्याच्यात शिक्षण नाही म्हणतात लोक किंवा ते आता आम्ही एमबीएला स्टॅटिस्टिक विषय होता ना.
हो हो असतो की एमबीएला.
हा एमबीएला होता ना तर म्हणजे पोर पूर्ण संपून जायचं पण स्टॅटेस्टिक पास व्हायची नाही. तो विषय सगळ्यांच रायचा. सगळ्यात कठीण विषय म्हणजे एमबीए मध्ये सगळ्यात कठीण विषय आम्हाला तोच वाटायचा. त्याचा वर्ष पूर्ण सेमिस् सिलाबस
का हा काय म्हणाला?
म्हणजे कठीण विषय होता त्यामुळे पूर्ण सेमिस्टर अभ्यास करायचो ना मी लोक तेव्हा मग आणि तो आणि पास होऊन जायचो. आणि आमच्यापेक्षा म्हणजे आमचे बाकीचे सोपे विषय नापास राहायच मग. म बाकीच्याच कस स्टॅटिक्स कठीण विषय पास कशे झालेत हेनी आ सोपा विषय हा नापास कस झालंय मग बाबा उत्तर देत अस कि तो सोपा आहे तो कधीही पास होईल. स्टॅटिक्सच कनी आम्हाला तो काढायचं होता आम्ही काढला पहिल्या एक्झाम मधेच असं.
हम्म.
मंत्रालयात पण भरपूर जागा असतात स्टॅटिक्सचे.
पण तिच्या जागा कधी असतात बघायला पाहिजे ना त्याचे एक्झाम पण असणार ना.
झेडपी मध्ये पण अस
थोडंसं आणि सट सट सट करून ठेवायच युट्यूब मध्ये काय चॅनल, मग हा मग ते आपल्याला त्याचा तुम टेलिग्राम चे चॅनल काढल हे केलं त्या नोटिफिकेशन कुठून कुठून माहिती भेटत राहते मग एकदा अस माहिती मिळली की मग तुम्हाला फॉर्म वगैरे भरता येईल किंवा मग अप्लाय करता येईल. ह
स्टॅटिस्टिक अनालिसिस म्हणून मिळेल जॉब बघूयात आता
बार जॉडता हेली भटून जाईल कारण कसं आहे लोक खूप कमी आहे त्या त्या फील्डमध्ये आणि मी म्हणतो तसं एमबीए इंजिनिअरिंग आहे त्याच्यामध्ये टीचर टीचर म्हणतो मी जॉब
होय तर सगळे इंजिनियरलाच पळाय लागलेत सगळीकडं मी इंजिनिअर ना तर जॉब होते कर नाही काय मात भरपूर जण पण
नाही इंजिनिअरिंग मध्ये तर सॅटिस्टिक सब्जेक्ट राहत असेल ना
हा नाही ते सांगले नाही पण भरपूर जण तिकडच परतात म्हणलं
हा ते तर आहे. इंजिनिअरिंगला इंजिनिअरिंगला कार मग आहे काय मग सूत्र तर कम्पिटट एगजाम करायले बेकार आले पोरांचे जंतर मंतरला बघताय ना
हं
हा हे तुमच्या आवडीप्रमाणे काही त्यांना नाही आवडत मेडिकलच्या मध्ये इंजिनिअरिंगला जाणार
होा ह
दहा मिनिटांनी
अजून काही नाही चालूय रेग्युलर, दार बंद कर बाळ मच्छर येतात ओ दार बंद करा
जॉईन फॅमिली
हम्
ठीक आहे
हा
तुमची जॉईंट फॅमिली आहे का? जॉईट फॅमिली आहे का म्हटलं
नाही जॉईन म्हणजे असं सासू सासरे आम्ही दोघं आणि दीरे एक आहेत त्यांचं लग्न झाल्यावर मग असणार की त्याच लग्न व्हायचं आहे ना अजुन हम्
ते का
वाजवू नको बाळा. त्यांचं चालू आहे अजून बघायचं. मुलगी पसंत पडत नाही काय काय उंचीलाच कमी असतात. हे शिक्षणचं झालेलं नसतयं असं चालू आहे.
अच्छा, त्यांचं काय झालं शिक्षण?
हा
शिक्षण शिक्षण काय झालं त्यांचं?
कुणाचं?
अ त्यांचं एम कॉम झालंय ते डी आय टी चे कोर्सेस झालेत. ते जॉबला आहेत बँकेमध्ये.
अच्छा अच्छा म्हणजे तिथंच सांगलीमध्ये.
आ
तिथेच जवल आहे का?
हा इथंच म्हणजे इथून थोडं गाव आहे एक पंधरा किलोमीटर तिथे आहेत.
अच्छा अच्छा.
मिनटं कॉल संपलाय, मी करू काय तुम्हाला?
हा चालेल चालेल चालेल.
काय माझे झाले काय बघायला पाहिजे पाच तुमच्याशी.
हा चे चेक करून घ्या आज कदाचित झाले बी असतील.
बघायला पाहिजे.
ह हा.
कसं दिसतंय तेे कुठं बघायचं?
ते ह्याच्यामध्ये असतं कार्या ॲपमध्ये काय कॉल चालू आहे ना कदाचित ॲप ओपन होणार नाही आता. मी तुम्हाला सांगतो क फोन ठेवल्यावर
हो.
व्हॉट्सअप कॉल करतो लागल्यास.